नमस्ते
नमस्कार तुम्ही कसे आहात ताई
बोला
तुम्ही कसे आहात तुमची तब्येत वगैरे कशी पाऊस पानी काय म्हणतो तुमच्या शहरात
मी चांगली आहे माझी तब्येत पाणी पण चांगली आहे तुमची कशी आहे जोरात बोला बरं थोडं
अजून किती जोरात बोलू माझा आवाज एवढाच येतो
हा बोला आता
बोलते तर आहे तुम्ही काय जेवण केलं
हम्म
काय जेवलात तुम्ही काय जेवण केलं माझा आवाज ऐकू येतो आहे का?
मी डाळ, भात वांग्याची भाजी, पोळी जिलबी तुम्ही काय केलं
बापरे जिलेबी काही, काही आहे का गोड बातमी
गोड बातमी नाही
हम
सहज विकत घेऊन आलो खाल्ली जिलबी
बरं, बरं वांग्याची भाजी कशी खाल्ली भरून खाल्ली की कशी
म्हया काय
वांग्याची भाजी कशी बनवली?
वांग्याची भाजी लसूण लसून टाकला कोथंबीर अ शेंगदाण्याचं कूट अं वांगे कापून टाकले पाण्यात टाकले ते सगळंलेप भरून नमक टाकलं त्याच्या चटणी हळद आणि तेलामध्ये कलसून पाणी सोडलं पोट भरून वांगे केले होते
बरं पोट भरून वांगे खाल्ले मग चांगलं पोट भरलं असेल
आं
पोट भरून वांगे खाल्ले म्हटलं तर मग चांगलं पोट भरलं असेल
हो तुम्ही काय खाल्लं?
आम्ही गिलकेची भाजी खाल्ली
झुलक्याची भाजी कशी करता बरं?
जिरे लसूण कांद्याची फोडणी द्यायची.
हा
त्याच्यानंतर चटणी वगैरे टाकायची आणि मग द्यायची ती डाळ टाकायची परत. गिलके कापून टाकायचे. आणि मग थोडं पाणी सोडून द्यायचं मग शिजू द्यायचं थोडा वेळ.
हा
हम्म वाटलं तर शेंगदाण्याचं कुट टाकायचं नाही तर नाही टाकायचं.
हा
हम्म
तुमच्याकडे अजून काय प्रख्यात हे ताई?
आमच्याकडे सगळ्याच गोष्टी प्रख्यात आहेत तुम्हाला काय ऐकायचंय?
काहीतरी असं चांगली गोष्ट किंवा काहीतरी असं. सांगा ना बरं.
आमच्याकडे सगळं चांगलं भेटत तुम्ही एकदा येऊन खाऊन जा इथून.
बरं जस जमलं तस येऊ आम्ही पण काहीतरी ते सांगा तर खर बर.
पाहुणचार करू पुरमपोळी महाराष्ट्रामध्ये पुरमपोळी जास्त चालते ना. मग पुरनपोळीचा पाऊनचार करू आम्ही तुमचा. हम्म
हम्म पाणी पाऊस कसा आहे?
पाणी पाऊस चांगला येतोय.
येतय आमच्याकडे तर ऊन पइ
काय पडतंय ऊन पडतय तुमच्या इथे?
हो.
हम्म आमच्या इथं पाणी पाऊस चांगला चालू आहे.
हम्म
आमचं बाळ रोज पाण्यामध्ये उड्या मारतो.
असं आहे का.
हम्म नुसतं पाण्यामध्ये उड्या मारून मारून थकून जातो.
हम्म
तरी पण पाण्यातच उड्या मारायचा असतो त्याला.
तुमच्या बाळाचं नाव काय आहे मग?
आमच्या बाळाचं नाव आयू आहे आयू.
आयु आहे हम्म तब्येत वगैरे चांगली आहे मग त्याची.
हो टनटणीत आहे आमचं बाळ.
हम्म
आमच्या बाळाला फक्त खायचं प्यायचं दूध प्यायचं येतं. आणि सू शी एवढंच करता येतं.
हम्म लहान बाळाचं तेच असत ना कार्य.
हम्म
हम्म काय मग अजून?
अजून काही नाही अजून तुम्ही सांगा तुमचं काय चाललं तब्येत पाणी.
चांगलीये आमची तब्बेत पाणी.
बरं बरं.
हम्म.
तुमची सुनबाई वगैरे कोण आहे घरामध्ये? सगळे चांगले आहेत का?
हो सगळे चांगलेयेत.
बरं तुमच्या सूनबाईकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कसं वागावं?
आमची अशी अपेक्षाय आमच्या सुनबाईकडन. चांगलं वागावं, माझ्या मुलाशी चांगलं रहावं तिने. माझ्या मुलाला मदत करावी तीने काहीतरी.
हम्म.
आम्हाला आईवडिलांसारखं वागावं तिने
हम्म.
अशी आमच्या अपेक्षाय.
बरोबर आहे. हल्ली तेच चालतं.
हम्म. असं पटापट काम करावं.
अ. दघांनी वेवा- चांगलं वागावं. म्हणजे एका हटाने टाळी वाजत नाही. दोघांनी चांगलं वागलं म्हणजे, सून पण चांगली वाग ते. आणि सासू पण चांगली वागते. सासूणे पण आईसारखी माया दाखवावी. आणि सुनेने पण मुलीसारखी माया दाखवावी.
बरोबर हो.
हम्म. तेव्हाच घराला घर पण असतं. तेव्हाच घर जोडून असतं.
बरोबरं.
हम्म.
हम्म हम्म. आता लग्न झालं. माझ्या मुलाचं.
बरं.
दोन महिने झाले.
हम्म हम्म. चांगलंय, तुमची सुनबाई चांगलीय का? स्वभाव वगैरे कसाय?
चांगलाय.
चांगलंय, चांगलंय, चांगलंच राहा कायम म्हणा.
हम्म.
तुम्ही पण चांगले रहा. नाही त आजकालच्या आजकालच्या बातम्या ऐकल्या जातात की, सासू सुनेला त्रास देते.
सून नाही त्रास देत का सासू ला?
सून पण देते त्रास.
मग?
कोणत्या ठिकाणी चांगलं असतं. कोणत्या ठिकाणी वाईट बातमी ऐकायला भेटते. दोघांनी एकमेकांना सांभाळून रहावं.
काही काही सुना तर लई गुणी असता.
हम्म. बरोबर आहे ते.
म.
हम्म, आपण आपण, आपल्या परीने चांगलं वागायचं बस.
बरोबर, मी पण तशीच वागते, पण आता तिच्या मनात तिलाच माहिती कसं आहे.
नाही, नाही ती पण चांगलीच असल, तुम्ही चांगल तर ती पण चांगली.
हम्म. तेच समजल आता, आता दोन महिने झाले.
बाकी तुम्ही, तुमच्या केसांची काळजी कशी घेता?
माझ्या केसांची, काय नही सगळी टाल पडते मा
टालपडते म्हणेज मग चांगलं गरम पाणी करायचं, चांगलं पोषण तत्त्व घ्यायचं.
हां हं.
गरम पाणी प्यायचं.
हां.
हल्लीना भाजीपाला पण व्यवस्थित येत नही आहे तर
हो न.
डाळा-डाळा वापरायच्या खाण्यामध्ये, फळ खायचे.
हम्.
तेलाची मालिश करायची केसांना.
मालिश काय, तेलच राहणार नही, गळून जाईल ना.
काय तेल नही राहणार तर गळून जाईल?
माझ्या डोक्याला, मॉलिश केली तर.
बरं.
मॉलिश कराय सारखं नहीये ना.
म्हणजे खाली नितरून येतो तुमच्या डोक्याचं तेल, पाण्यासारखं?
म
हॅलो, तुम्ही काय बोलताय? हसताय की बोलताय समजत नाही आहे मला.
बोलते ये नाव मॅ बोलते ना मी.
बरं. एवडे रागात का? एवडे रागात का ब-बोलताय तुम्ही?
मी रागत बोलत नही, मला वाटलं तुम्हाला ऐकू येत नही, म्हणून जोरात बोलते.
नही नही माझे कान अजून तरी व्यवस्थित आहेत, माझे वय नही झालेले अजून.
नाही का?
नाही.
किती वर्षाच्या यत?
ते वर्ष मी कुणाला सांगत नाही.
नाही का?
नही.
हम्म.
हल्ली तर माला फक्त आता छोटस एक बाळ आहे, ते फक्त चार महिन्याच. ह
हम्, मग चार महिन्याच य, मग काहीतरी वय असेल ना मग?
आता वय विचारून, काय करणार?
मग. बाळ खेळतय का मग?
काय?
बाळ खेळेतय
नाही बाळ दूध पितय, बाळचं जेवण चालू आहे.
नस्तय का?
हम्म
तुमचं बाळची काळजी कशी घेतात तुम्ही?
आमची बाळाची काळजी, आम्ही अ रोज त्याच्या आंघोळ घालतो.
हा
परत काही डॉक्टरांनी दिलेले सल्ले ते घेतो.
हम्म
त्याला रोज चांगला सा साबण वापरतो, म्हणजे बाळाला लागणारे वस्तू आहेत ते सगळे वापरतो. हम्म, रोज मालिश करतो त्याची.
हम्म.
चांगला हात पाय ओढून -ओढून मालिश करतो, म्हणजे त्याचे हाड मजबूत राहायला पाहिजे म्हणून
बरं
हम्म डोक्याला चांगलं तेल लावते, रोज. रात्री, सकाळी म्हणजे केस काळे राहायला पाहिजे.
ते
हम्म आणि बाहेर त्याला जास्त घेऊन जात नाही.
नाही.
हम्म
येऊ पण जायचा नाही
कसं बाळाची प्रतिकार शक्ती कमी असते.
हो ना
म्हणून उगीचआजारी पडायचं. आणि दवाखाना भरायचा, त्यापेक्षा आपणच चांगली काळजी घ्यावी बाळाची.
हम्म
अजून काय म्हणता ताई, तुमच्या सुनेला पण काही बाळ वगैरे आहे की नाही?
दोन महिन्यात काय बाळ होईल.
हा असं आहे का, हा ते मी विचार केलाच नायं.
बाकी काय म्हणता, तुमची तब्येत वगैरे चांगली आहे ना?
चांगलीये.
हम्म तब्येतीची काळजी घ्यायची.
हो ना.
आपली तब्येत आपण सांभाळायची.
हो ना.
हम्म नाही तर, म्हातार पण यायला वेळ नाही लागत.
माझ्या सुनेला सांगितल, तिला अगदी व्यवस्थित ठेऊन जायच्या वेळेस ती, जवा दवाखान्यात गेली होती. माझ्या सुनेने गादी व्यवस्थित ठेवली नाही, तरकाय पर्याय करायचा बरं.
एक गोष्ट एक वेळा नाही समजत, मग ती दोन वेळा सांगायची, आठवणं वेळा नसेल राहिलं.
मला काय माहिती? हिने ठेवताणे ती, तुमी येऊन पाहिल तर तशी तशी..
हम् बर मग काही एवढी, मोठी गोष्ट नाही आहे ती, आता पण ठेवून द्या.
मला च ठेवावी लागेल आत्ता.
हा म ठेवून द्या.
हम्म निसती झोपा काढते. माझी सून.
ह मग काय दुपारी काही काम नसल तर, म आराम करण पण गरजेच आहे ना.
बरोबर
हम्म तुम्ही, पण आराम करून घ्यायचा, सुनेला पण आराम करू द्यायचा.
हो ना.
हम्म. काम कुठे पळून जातात.
बर,
बर ठीक आहे ताई, मग काळजी घ्या तुम्ही तुमची.
हो, चालेल, ठीक आहे. धन्यवाद ताई. तुमच्याशी बोलून बर वाटल ह.